हो हॅलो, आवाज येतोय काय?
हॅलो.
हॅलो, हा आवाज येतोय का तुम्हाला? हा आवाज येतोय हा. हो आत्ता आला मगाशी येत नव्हता. तुमचा आवाज हा नाही मगाशी तुमचा आवाज येत नव्हता. आता जरा खिडकीकडे वगैरे बघा जर म्हणजे आता येतोय नीट. म्हणून सांगितलं हा बरं बरं नमस्कार ताई काय नाही. चाल हा हा कश आत बऱ्यात ना
हो बरे बर.
बाळ काय म्हणतय. बाळ आहे ना तुमचं छोटं
हो आहे. ना बा बरे खेळते आता आज सुट्टी.
हा अच्छा. बरं बरं काय उन्हाळ्याच्या सुट्टीत काय केलं कुठे गेला होतात का?
नाही उन्हायच्या सुट्टीत घरीच होते ना?
ह अच्छा अच्छा गरमी खूप असल्यामुळे काय होत नाही ना
हा नाही बहिणीची डिलेिव्हरी झालती ना त्यामुळे मग.
हा हा हा. अच्छा बहिणीची डिलव्ह हा हा बरोबर
गेलते फिरायला.
आम्ही असं फिरायला म्हणजे काय आता उन्हाळ्यात असं नाही गेलो त्याच्या आधी जरा गेलो होतो. तो आमचं कुलदैवत आहे ना गोव्याला हा गोव्याला आपलं आमचं मंगेशी मंगेश आणि महालक्ष्मी हा ते आमच कुलदैवत आहे ना मग त्याला जावं लागतं ना दर्शनाला आपल्याला.
मग दरवर्षातून जाता का?
हा तरी प्रयत्न करतो जायचा. हा प्रत्येक वेळी जमत असं नाही पण प्रयत्न करतो जायचा. शक्यतो एकदा जाऊन यायचं वर्षात ना निदान एकदा तरी जरा.
ह मग तुमचं कुलदेव तिथे दर्शन पण होत असेल आणि गोव्याला फिरणं पण होत असेल ना?
हा तेच होत. ना प्रथम आम्हाला कुलदेवतेला जायला लागत. आम्हाला तिकडे देवळात आमचं जिकडे हे आहे कुलदैवत तिथे बा आजूबाजूला खोल्या आहेत. ना बाधलेल्या मग तिथे आम्हाला राहायला देतात ते. मग आम्ही तिथे रूम घेऊन राहतो आणि तिथलं पहिलं देवा देवाच कार्य अभिषेक करायला लागतो. करतो नंतर महालक्ष्मी. मी आमची कुलदेवता आहे ना त्यामुळे तिथे जाऊन मग तिचं हे करावं लागतं.
महालक्ष्मी गोव्यातच आहे का?
ह एक आमची म्हणजे ह्याची कुलदैवत जी आहे ना ती कोल्हापूरची वेगळी. महालक्ष्मी इथे आमचे कुलदैवत म्हणून मंगेश आणि महालक्ष्मी आहे तर ती महालक्ष्मी जी आहे ना गोव्याला.
हां
आमच कुलदेवत म्हणजे एक देव आणि एक देवता असते ना अशी देवी असते तस मग एकदा. प्रथम मंगेशाचं आम्हाला करायला लागतं अभिषेक वगैरे सगळं आहे. करून पूजा बाकी आणि मग आम्ही महालक्ष्मीला जातो तर तिचं ते अभिषेक करून मग कुंकुमार्चअसतं पण काय माहितीे कोल्हापूरच्या याला होतं. तसच आणि एक ठिकाणी बायकांना आम्हाला देत नाही आतमध्ये प्रवेश गाभाऱ्यात
हो का
हा इकडे पण महालक्ष्मीला देत नाहीत. गाभाऱ्यात नाही आम्ही मग बायका बाहेर बसलेल्या असतो. आणि... पुरुष फक्त आता म सोहळं वगैरे नेसून आंघोळ करून सोहळं नेसून मग ते जाऊन अभिषेक करतात आणि मग ते देवीला कुंकुमार्चन करतात कुंकु वाहतात. तात ना ते हे करून, देवीचे हे म्हणून नावं घे ते हे करून तसं असत आम्ही बाहेरून ओटी भरू शकतो देवीची, कारण आपल्याला देवीची ओटी भरायला लागते ना.
हो हो
त्यामुळे आम्ही देवीची ओटी वगैरे तिकडे बायका बाहेर भरतो आणि मग पुरुष माणसं जी असतील ती आतमध्ये जातात वगैरे पूजेला असं
आ ताई तो तुमचा तो देव येतो कुलदेव आहे तो म्हणजे कशाच रूप आहे.
मंगेश म्हणजे शंकर शंकराचं रूप हा मंगेश ना त्याच अजून एक शंकराची वेगवेगळी असतात ना नावं पण आमच्या ह्याला ते मंगेश मंगेश महालक्ष्मी. तुमचं कुलदैवत काय म्हटलं तर मंगेश महालक्ष्मी.
आमचं
ह हो बरोबर खंडोबा खंडोबा आणि देवी कुठंची आहे तुमची तुळजापूरची भवानी हा ओके ओके छान मग तुम्ही जाता की नाही?
हो जातो ना आम्ही हा आम्हाला देतो जाऊन सगळं करावं लागतं बेल ते भांडारा व्हावं लागतं
हा बरोबर
देवाला आंघोळ घालाव लागते त्या करला नेऊन आपल्या घरातले जे देव असतात त्यांना
अच्छा ते पण घेऊन जातात का बरोबर
हो ते पण हा देव बरोबर घेऊन जायचे आणि देव जेजुरीला जे करा नदी हाय ना
हा
तिथं तिथं देवांना आंघोळ घालायची त्यांना हा त्यांना संबळ वाजून ते जागरण करायचं त्यांचं
हो हो हो बरोबर बरोबर मग तुम्ही इथे जेजुरीला राहता का?
नाही जेजूरीला नाही राहत आम्ही आम्ही शिरूड, तालुक्यामध्ये राहतो पण आमच कुलदैवत जेजुरी.
नाही नाही पण आता जेजुरीला गेलात की, तुम्ही तिकडे पूजा विजा करायला थांबत असाल ना.
नाही नाही आम्ही राहत नाही आपलं जायचं सकाळी जवळ हाय ना आमच्या पाासून मग राहायचं असं काही नाही
कारण जनरली कसं असतं देवाची आपल्याला अभिषेक किंवा पूजा बिजा करायची असेल तर सकाळी लवकर, करतात ना हा हा तुमच्या इकडे जवळ म्हटल्यावर जात येत असेल तसं
जवळ आहे ना मग पहाटे जाऊन सगळी पूजा करायची आणि संध्याकाळपर्यंत मागे येतो ना मग.
हो बरोबर जवळ असलं की तो एक फायदा असतो.
हा म्हणजे आम्हाला अस त्या ठिकाणी मुक्कामाला नाही राहावा लागत ना जवळ असल्यामुळे.
असल्यामुळे बरोबर आहे तुम्ही सकाळी लवकर घरन निघू शकता.
हा आम्ही लवकर एक आम्हाला एक तासच जायला लागतो फक्त
हो का म्हणजे बऱ्यापैकी जवळ आहे. बऱ्यापैकी जवळ ह ह अच्छा मग ती हा बोला ना,
आणि मग तिथून ते करायल्याच्या नंतर आमचे एक कुलदैवत म्हणजे आम्ही ज्या गावचे आहोत रहिवाशी ते गाव पण तिथ जवळच आहे वीर मस्कोबा म्हणून हा
हा हा हा
अ तिथं आम्ही आमच्या देवाला पाया पडतो म्हणजे, कधी जुने पूर्वज आपले राहिलेले असतील तिथं ना ह मग ते देवाला जातो हा आणि मग संध्याकाळ पर्यंत माघारी येतो.
माघारी येता बरोबर आहे छान म्हणजे जवळ जवळ असल्यामुळे तुम्हाला ते एक सोय बरं पडत. लवकर जायला यायला.
हा जायला यायला जवळ आहे ना त्यामुळे तसं तुमचं खूप अंतर आहे ना.
ह आमचं अंतर खूप आहे आम्हाला गेलो की, आदल्या दिवशी तरी हे करून जावं लागतं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मग आम्ही पूजा वगैरे करतो भटजींना सांगून ठेवतो. जे आपले हे असतात मग त्याप्रमाणे ते सांगतात किती वाजता या काय ते वगैरे कारण देवळात गाभाऱ्यात अभिषेक वगैरे करायला बसायला सगळ्यांना एकदम जमत नाही ना.
हा हा मंदिर छोट आहे का?
नाही मंदिर मोठं आहे पण आतमध्ये गाभाऱ्यात बसून अभिषेक करतो ना आपण गाभऱा जरा हे अस मग एकेका आणि जोडपी असतात ना काय काय नवरा बायको दोघंही असतात, पूजा करायला वगैरे मग तेवढी बसना बसायला जागा पाहिजे ना तेवढी मग चार चार जोडपी किंवा पाच जोडपी घेतात ते एका वेळेला असं.
हम् ह
आणि मग त्याप्रमाणे हे करतात कधी कधी एकटा पुरुष गेलेला असेल दर्शनाला तर मग त्या त्या पुरुषाला पण बसवतात असतं. असं करतात मग तेवढी ती जागा झाली पाहिजे ना आतमध्ये बसायला त्याच्या भोव ती पूजा करताना म्हणून ते थोडे थोडे लोक घेतात त्या प्रमाणे सांगतात अस हे करून तुम्ही या बॅट या तुम्ही पुढच्या बॅचला या वगैरे अस हे करून ह आणि काय तुमच्याकडे पद्धत काय आहे ती ज जेजुरीला गेलं की कसं करता काय काय करता?
आम्ही जेजूरीला गेलो की सुरुवातीला जे पायऱ्या चडून जातो ते थोडं सुरवातला बेल भंडारा घेतो- सू देवाला व्हायला.
खोबरं आणि अं तो भंडारा
भंडारा हा हा
त्यालाच भंडारा म्हणतेत ना. मग तो आणि हा खोबरं घ्यायचं देवाच्या दारात दर्शन घ्यायलं दिवाजात तेल ओतायचं तिथ ज दिवापेठ चालू असतो त्याच्यामध्ये
हा हा
आणि ते भंडारा आणि खोबरं उधळायचं देवाच्या मंदिरात
हा ते बाहेर कासव आहे तिकडे उधळतात ना काहीतरी मी एकदा गेले होते जेजुरेला
हा बाहेर कासव ना तिथंच उदळतेत
हा हा
हा आणि मग मध्ये दर्शन घ्यायचं गर्दी असेल तर पाच पण देतेेत आपल्याला दर्शनासाठी ना
हो का अच्छा अच्छा हह हा
आणि जुनी जेजुरी आणि नवी जेजुरी अशी दोन ठिकाणी आहेत म देवाची काही जण जुन्या जेजुरीवर जातात, काही जण नव्या जेजुरीवर जात्यात.
अच्छा मग हे पायऱ्याचडून आपण जे वर जातो ते नवीन का?
दोन्ही पण आहे दोननीला पण पायऱ्या येत जुनी जी जेजुरी आहे तिच्या पायऱ्या अशा जास्त जुन्या झालेल्या आहेत ना गुळगुळीत घसरत चालताना.
अरे बापरे हा हा हां
जु जेजुरीवरूनच नव्या जेजुरी ला जायला वरतून रोडंग. खालून तर आहेच पण वर अस सपाट आहे त्याच्यावरून पण रोडे.
अच्छा अच्छा जुनी जेजुरी कुठे आहे मला नाही माहिती म्हणजे तिथे मी आम्ही नाही गेलेलो. मी तर आम्
नाही जवळच तुम्ही जे जुनी जेजोरीचं ठिकाण पाहिलंय ना. त्याच्या जवळच जुनागड आहे थोडस अंतर आहे एक दोन किलोमीटर अंतरावर.
अच्छा अच्छा बरं बरं कधी योगाला चान्स आला तर तिथ तेही जाऊन यायला बघू जुन्या जजोरीला आतापर्यंत गेलेस ह आणि मग पुढे काय करता आणि कसं हे असतं तुमचं आणि त्याच्या पुढे नंतर कसं करत.
नंतर काही नाही मग देवाचं दर्शन घ्यायचं आणि माघर यायचं तसं काय आमच्याकड काही नसतं आपण सुरवातीला गेल्यावर जर आपण घरचे दे देव. मंदिरातल्या आपल्या अ पूजा करतो त्यांना नाहीच जेव्हा सण असतो. सो तेव्हा त्यांना घेऊन जायच सण म्हणजे अ आपल्याला जर ती करा नदी आहे जिथे देवाने आंघोळ केली.
हा हा
त्या नदीवर ते देव घेऊन जायचे तिथे धुवायचे आधी जेजुईला जाण्याच्या आधी वरती मंदिरात जाण्याच्या आधी
हां हां हां हां अच्छा.
आणि मग हा त्याला बेलभंडारा व्हायचा खूप आणि आमच्या तसं आहे कुलदेवताला म्हणजे जेव्हा नवीन लग्न होईल तेव्हा नवीन जोडप्यानी पण
नवीन जोडप्यानी काय?
नवीन जोडप्यानी जायचं असतं जेजुरीला
हा आपण ते बरोबर देवदर्शनाला जातोच ना लग्न झाल्यावर
हा पण आमच्या तिथं सुरुवातीलाच ते आपल्या जे देवाला येते जेजुरीच्या खंडोबाला जाते. देवगेऊन आपल्या घरातले
अच्छा हा
ते देव घेऊन जायचं त्यांना आंघोळ घालायची. मग आपल्याला जर घरी हा घरी जर आपल्याला ते जागर गोंधळाचा कार्यक्रम असत. ना तुमच्याकडे असतं का?
नाही आमच्याकडे जागरण वगैरे नाही करत हे मला वाट. ट खंडोबाच ज्यांचं हे त्यांच्याकडेच करतात वाटत जागरण
त्या जारण कराव लागत ज्यांना घरी आपल्या घरी घालायच जागरण मोठ ते नाही घालत पण ज्यांना नाही घालायचं ते मंदिरावरती नव्या नवरी नवरदेवाचे जागरण घालतात.
अच्छा मंदिरावरच अच्छा.
हा मंदिरावरच घालते.
हां अच्छा अच्छा.
हा
बरोबर
सगळं ते जागरणाचा जो विधी आहे त छोट असत कार देत असत ते करते.
अच्छा बरं बरं.
हम्म
आमच्याकडे हा बला ना हा.
पग तो विधी केल्याच्या नंतर मग आतमध्ये देवाला ते बेलभंडारा खोबरं व्हायचं.
हा हा अच्छा अच्छा आमच्याकडे काय पद्धत आहे माहितीये नवीन लग्न झालेले जेव्हा पहिल्यांदा जातात ना देवाच्या ह्याला पाया पडायला आणि दर्शनाला तर क्चुली इथे आपण आपलं लग्न केलेलं असत पण तिथे परत एक छोटासा विधी असतो तिथे देवाळाच्या बाहेर तळ आहे आमच्या इकडे असं आणि ते तळ्यावर नेऊन तिथे ते परत मंत्र बंत्र म्हणून परत गाठ बांधून असं थोडक्यात म्हणजे एक छोटस लग्न सारखंच तिथे करतात परत
तिथं पण का
हा देवळात म्हणजे असं अगदी खूप थाटमाट नाही करत एक हे म्हणून करतात असं आणि ते मंत्र म्हणतात बटजी वगैरे मग गाठ मारली जाते जसं आपण लग्नात गाठ बारतो तशी मग ते हे करून बोलणं होतं मग त्याप्रमाणे तिथे पूजा केली जाते हे करतात आणि मग गा हे करून मग परत देवळात येतात आणि मग गाठ सोडतात असं म्हणजे एक छोटस लग्न केल्यासारखं देवाच्या समोर असं होतं ते म्हज परत लग्न करा लागत त छ म्हणून अशी पद्धत आहे आमच्याकडे
हा हा ह चालत छान आहे छान चालतय त आता झालंय ठेव मग
हो झाले ना तेच मी म्हणणार होते चालेल धन्यवाद मग तुम्ही लावताय ना आता
हो हो